हा का आहे आवाज.
ते ते बला नमस्कार कुठल्या भविष्यावर हा नमस्कार बोला. कुठल्या विषयावर बोलायला आवडेल तुम्हाला
अ आज आपण आणि या विषयावर बोलत
हो चालेल ना गरजच आहे प्रत्येकाची चांगली तर त्याच्यावर आपण बोलू शकतो ठीक आहे.
तर पाणी आपल्या जीवनासाठी म्हणजे सजीवाच्या जीवनासाठी महत्त्वाचाच आहे. त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय कुठला असा जीव जिवंतच नाही ना राहू शकत
बरोबर.
हा. जरी पृथ्वीवरील पाण्याचा भाग एकाहत्तर टक्क्यांनी वापलेला अस तरी पिण्यायोग्य पाणी फक्त एकच टक्का आहे ना हम्म.
बरोबर आहे हा बोला कोण तरी कॉल करते उगाच साधा आणि कॉल करत तो डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल करतात कट्ट नको करू बोलत राहा.
हा आणि पाण्याचा दुरुपयोग करणे म्हणजे कसं अ काळाची गरज आहे ना पाण्याचा उपयोग करणे दुरुपयोग जर केला तर पुढच्या पिढीसाठी पाण्याची कमतरता पण भासण्याची शक्य क्यता आहे.
हो बरोबर आहे पाणी हे प्रत्येकासाठी गरजेचच झालेय पर ते कसं आपल्याला बोलतात ना अन्न, वस्त्र, निवारा त्याच्यामध्ये पाणी हे आपलं मोस्ट आहे पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही इवन आपल्या पण शरीराचा हे नव्वद टक्के पाण्यानेच भरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याना पाणी हे हवंच आणि पाणी हे वाचवायला पाहिजे काही बायका काय कर तात कपडे धुवाला अनवश्यक कपडे धुवायला किवा भांडी घा सायला भरपूर पाण्याचा वापर करतात.
हो ना.
अ की ते पाणी आपण जे पाण्याचा वापर कपडे धुवाला वगैरे करतो तर ते पिण्यासाठी पण योग्य नसतं अशा असं पाणी असतं त्या लोकांचं आणि अ हा मी पण आता जर फिरताना काही लोकांच बघितलंय ना तर त्या लोक काना पाण्यासाठी अगदी आमच्याकडे अजूनही पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर जावं लागतो पाणी आणाय हा अजूनही म्हणजे सिटीमध्ये इकडे वगैरे असून तरी आमच्या साईड काही खेडे हो आहेच की पटण नेहमी तक्रार असते कमप्लेंट देतात मोर्चे आणतात. तरीही काही गावांना अजूनही पाणी मिळत नाही नाय मग सकाळपासून त्या बिचार्या त्या हंडे लावून तिथं नंबर वर असतात आणि मग जवळ कस दोन दोन किलोमीटर तेवढे ते दोन दोन म हांडे न्यायला लागतात तर आपण म्हणजे लकी आहोत की आप मिळते तर त्याचा कसा वापर तो करतो आपल्याना कळत नाही म्हणजे बघा पहिल्यांदा आपण हात धुवायला काय करतो ग्लास घेतो ग्लासात जाऊन आपण जेवल्यानंतर आपण ग्लासाने हात बाहेर धुवायचो बरोबर हाय का ग्लासभर पाण्यात पण आता काय झालय आपल्याकडे बेसीन असते तो आपण जो सोडतो तो तांब्यावर पाण्याच्या आपलं बादलीवर पाणी जात
चालूच ठेवतो तसाच
हॅन्ड वॉश घे हा हा वॉश हाताइकड उलट सुलट करत बसणार काय तर हे म्हणजे प्रत्येकानेच गरज ओळखून हे थांबवायला पाहीजे म्हणजे एक आपण आपण एक त्याचा एक हिस्सा आहोत की आपलं पाणी वाचलं
हो
तर ते आपण केलं पाहिजे प्रत्येकाने
तर मग आपल्या भावी पिढीला म्हणजे पाणी टंचाईचा सांडमारा करावा लागला ना
नाही भावी पिढीला नाही आपल्याना पण आता होत आहे म्हणजे म्हणून म्हण ते काही भागात पाणी असते तर काय आप आता बघा पाऊसच नाही पडला तर जी धरणं आहेत आता ते धरणं जर भरली नाही मिनिमम आप ऐंशी टक्के नव्वद टक्के जर मोठमठ्ठी धरणं जर आपली भरली तर पाण्याचा पुरवठा मेगासिटी वगैरे अशा शहरांना होऊ शकतो म्हणजे पण काही च जर ती नाही भरली पाऊसच कमी असला हेच्यासाठी काय असतं पाणी वाचवण्यासाठी मेन आपण ते कशामुळे वाचतं क नई ते ठीक आहे आपण पाण्याचा कमी उपयोग करून पाणी जपलं पाहीजे पण जिथ पाऊस पण पडला तर ते पहिला प्रयत्न म्हणजे आपण झाड वाचवली पाहीजे कारण झाडांची मुळ असं ती पाणी घट धरून ठेवतात तात ना आणि ढग पण आडवतात पाऊस पडायचा तर ते नाही झालं तर ते पाणी तरी कुठून येणार म्हणजे आपन त्यासाठी पर्यावरणाचा पण अ थोडासा विचार केला पाहिजे आणि आपण अ झाडं वगैरे लावणं हे आतापासून जर आपण सुरू केलं ना तर मग होणाऱ्या पुढच्या पुढच्या तरी वर्ष पासुन म्हणजे आता बघा ह्या वर्षीच खूप टेम्परेचर वाढत चाललेले आहे. तर तस काही होणार नाही म्हणजे येणाऱ्या भावी चार पाच वर्षांनंतर नंतर तरी ती झाड मिनिमम पाच वर्षात तरी वाढतात आपन झाड लावतो ते तर मग त्यांना तरी तो त्रास होणार नाही आणि जर आतापासून आपण झाडे जर वाचवली नाही किंवा झाडे लावलीत ना आपण आणि पाण्याचा वापर असाच होत राहिला तर त्याचा
हो आता सध्या पण पावसाची टंचाईच आहे. बऱ्याच ठिकाणी जल साठे पण जरा कमी झालेत. ते आहेत आहे त्यामुळे गावाला हा हो हो
म्हणे घरापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे जर पाणी वाच बोललो तर की जिथे जेवढ वा परायचं तेवढंच किंवा भांडी घासायला पण पाणी बोलायच तर आपण एक दोन भांड्यात घेऊन ज पहिली धुवायच त्या पद्धत एक भांड धुवायला पण काही बाई का अर्धी बार्डी एक बार्डी पण ह की नुसतं नळ मत आता आमची बिल्डिंग आहे आमच्या बिल्डिंगचे इथं पाणी येतं ते खालून येतो. आणि तिथे एक तर साताड आहे आम एक असं घर तिथे एक त्यांचं असं छोटस खानदानच आहेच त्यां त्या कंटिन्यू नळात असतात मी अक्षरश त्याची व्हिडिओ काढून पण ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली सांगित येते तर त्यांना काही फरक पडत नाही की लोक आले नळ बदलला. पण मी किती समजून सांगता तुम्ही हे पाणी म्हणजे एक कपडा असला ना तर त्या घरातून धुऊन त्या नळात येऊन बसता. चार भांड्या तो नळ असा मो ठा पाईप आहे आणि तो कंटिन्यू चालू असतो मग त्याच्यामुळे आम्हाला पाणी यायला खूप म्हणजे आपण कसं असत काही लोक स्वार्थी असतात फक्त त्यांच्यापूर
नाही ना सम सगळ्या सोसायटीचं हा हा सोसायटीचा पूर्ण त्यांनी विचार केला पाहिजे ना हम्म आणि तुमच्या सारख्या स्त्रियांनी थोड जागरूक राहिल्यानंतर अजून त्याच्यामध्ये थोडी प्रोग्रेस होईल.
माझा तर असं स्वभाव आहे जिथे म्हणजे असं जे मनाला पटत नाही की थोडं तर मी बोलते कारण कस कोणी तरी बोललं पाहीजे अस नाही की आहे नाही बोललं तर मग कोणच नाही की उगचच आपण कशाला बोलायचं ते काय त्यांना वाटेल का नाही कोणीतरी जर बोललं तरच होईल ना आणि आपल्याला काय जाऊन भांडायचं मी बोलते आमच्या सोसायटीतला बोलतो कोण त्यांना बोलल अरे काय भांडायचंय का जाऊन त्यांना समजुन सांगायचंय मग मी करते प्रयत्न तेवढा त्या बंद करतात परत चालू असतय माझं काम पण मी चालू ठेवते मी तर आठवड्यानी किंवा तिथून गाडी घेऊन जाताना त्यांना बोलत पण जाते प्रत्येक वेळेला तर तुमचं झालं की तो पाईप लावा किंवा बंद करा. आपण केलं पाहिजे म्हणजे कसं प्रत्येकाचच हे कर्तव्य आहे की आपलंच असं नाहीे मिनिमम माझ्या सोसायटी जवळ नसत दुसर कुठ जर वाहत असत पाणी तरी पण आपण बोल पाहिजे त्यांना आणि काही ठिकाणी तर आमच्याकडे एमआरडीसीच्या पाईपलाईन वगैरे आहेत ना म त्यांची तिथं छोटी छोटी छोटी त्यांनी हे लावलेलं आहे म्हणजे काय बोलतात. तोंडली वगैरे असं काय मांडव भाजीपाला वगैरे मग त्याच्यासाठी ती तिथे. पाईप फोडतात...... सो याने मुद्दाममून फोडतात आणि मग ते कस शेत- साठी जेवढं त्यांना पाहिजे तेवढंच पाणी बाकी चोवीस तास ते पाणी तसच चालू राहतं ना. मग ते एमआयडीसीवाल्यांना कळलं की येतात ती परत ते बंद करतात ती जाता- परत दोन दिवसाांनी फोडतात काय करायच ह. ते काय रात्रीच येऊन फोडत म्हणजे काय बोलणार आपण पाण्याचं महत्त्व. कळलं पाहिजे प्रत्येकाला.
हम्म हो ना. आणि इकडे भाडे धुता पण त्यांनी म्हणजे पाणी वाचवलं पाहिजे. आता आ-सिटी मधे कस शॉवर वगैरे निघालेत. पहिलं कसं बकेट मध्ये पाणी घेऊन आंघोळ करायचं तेवढं लिमिटेड राहायचं.
हा लिमिटेड राहायचं बरोबर आहे एक बकेटमध्ये घेत. किंवा एक तांब्या पाणी घेतलं क प्यायल की त्यातच राहिल जाऊन आपण- ण हात धुवायच बरोबर आहे ना. पण पाणी पितो त्यातलं पण ते होताच वॉशिंग मशीन मध्ये नेऊन आणि हात धुवायला अजून- परत वॉशिंग मशीन बेसिन मध्ये जातात.
आणि शावरला तर काय एकदा बसल शावर खाली. हम् काय विचारच नाही करत लोक ना.
हो बसवलं गे म्हणून बोलते आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करायच. आपण पण एक समाजच. घटक आहोत पाणी वाचवण्यासाठी त्याच्यामुळे त्याच्या जेवढ प्रत- करता नाही तेवढं करत रायच कोणी ऐकाल ना ऐकाल त्यांच्यावर सोडायच. मी तर करत असते हे ह्म्म्म.
नाही तुमच्यासारख्या स्त्रियांनी थोडस प्रयत्न केले तर अजून त्यांच्यामध्ये फरक पडेल ना. हो म्हणज त पण समजून सांगत असाल ना की असं पाणी वाया घालू नका वगैरे. हम्म हम
आपले प्रॉब्लेम सांगू शकतो ना की आपल्या ना इथे आहे बिचाराच्या काही नाहीय त्यांच्यासाठी काय मग.
हो ना आणि पाणी कस सगळ्यांनीच. पाणी वाचवायचे प्रयत्न केले पाहिजे एकानी दोननी नाही तुम्ही सांगितलं म्हणजे पुढ गेलात पाठी माहागं त्यांनी तसच केलं असं नाही करायला पाहिजे ना त्यांनी. तुम्ही सांगताय म्हणजे चांगल्यासाठी सांगताय असा विचार.
हा तेवढा पुरत किंवा कधी कधी माझी गाडी दिसली यता ना कि त्या पटकन पायपा लावत. गप्प बसतात लगेच ते पाईप चं काय करतात डायरेक्ट तो मेन नळ आहे ना तोच. काढून ठेवत अरे त्या नळाला पण पाणी नाही येत आखा एवढा मो फ्लो.
हा हा
असले की तो लगेच तो लावून ठेवतो.
हा पण त्यांनी तस तुम्ही दिसल्यापुरतंच नाही करायला पाहिजे त्यांनी. पण थोडी पाण्याची गरज ओळखून. मदत करायला पाहिजे सगळ्यांनाच पाणी मिळावं अशा दृष्टिकोनातून ह.
प्रत्येकाच्या मनाच्या विचार म्हणजे प्रत्येकाची बुद्धी बोलतो ना आपपली त्याप्रमाणे. प्रत्येकाच मत असते त्यांची विचार करण्याची शक्ती त्यांची काय असते त्याप्रमाणे.
तुमच्या सारख्या स्त्रियांची खरंच गरज आहे आज बोलणारे अजित. म्हणजे अपय्यय होतो पाण्याचा तिथं बोल.
हा तिथं पाण्याचाच नाही प्रत्येक गोष्टी तर असेल जिथे. का नाही पटत म्हणजे माझा मनाला कायं ते स्टे असुदे कायही असुदे. तो काही असू दे काय वाटला नाही तर मी बोलते ठीक आहे तुमच्याशी पण बोलून छान वाटलं विषय पण चांगला घेतला ओके थँक्यू ताई ओके धन्यवाद..